हम्
आवाज येत काण
हा येतो ते आज बोला
हम् चहा पं
हम्म हम् चहा पाणी झालं की हा तुम्ही दाखवते हा
हम् काय बनवता स्वऐपाकाला हा मग काय बनवता अस ऐपाकाला
अजून काय ठरलं नाही काय बनवायचं
हम्
हम
हम
तुमच काय बनण चाललंय
आता आमचं पण अजून काय ठरलं नाही आता आवरलंय हा नष्ट झालाय
हम्म च तुम तुम्हाला सा साडी ज्वेलरी आवडतात का नाही
हम्म नाही मग माझं अजून डग्नच झालं नाही त्यामुळे एवढं काय नाही आवडत नाही
विचारतीये
नाही असं एवढं मला हऊच नाही साडीची वगैरे
ज्वेलरीचे वगैरे आजकाल आजल आज आजकाल कन्सेप्ट कधी बदललाय ना म्हणजे ज्वेलरीचा साडीचा मुले मुलांचा हचा मुलींचा म्हणजे मुलींच्या ह्याचा लग्नाच्या ह्याचा पण उलटमध्ये आमच्या काळी एवढं नव्हतं नाही का आजकाल ते म्हणजे व्हर्च्युअल डागेनेच खूप खूप छान आलेत अ म्हणजे काय ते काय ते आहे अस हम्म असे अह
हो आता गोल्डचेत तेमुळेचे
मोत्याचे दागिने किती छान आलेत आता परत तुम्हाला सांगता याचे हम्म
हो आता ते वन ग्रॅमचे पण आले त्याला पण सोनं माग पडले
ह कशाचे हो हो वन ग्रामचे हो ते वन ग्रामचे दागिने ते अगदी खरे सोनसारखेच वाटतात का नाही
होय अगदी फयचसारखं सत तर सोनं कोण जास्त म्हणजे युज करत नाही जास्त करून ते वन ग्रॅम चे घेतात आणि ते सोन्यासारखंच वाटते ना
हो तेच सोन्यासारखं वाटते असंही वाटतच नाही बघा ते सोन्यासारखे वाटतात दागिने अगदी छान म्हणजे
ब आता सोनं पण महाग झालंय त्यामुळे असं जास्त तर ते वन ग्रामवररच फोकस केलं
जागे दिसतात पण छान त्याच हे व्हरायटी पण छान असते आणि आणि कसं ते घातले तर अगदी काय?
असं वज वगैरे हेवी का वाटत नाही.
आणि अगदी हा त्यास काय वाटत नाही की बाबा बापरे सोने सोन.
सोनय सोनय आज काय म्हणजे जरा भीती पण नाही कि बाबा काय ह्.
इव्हन त्याच्यामध्ये सेट पण खूप छान होतात गळातलं कानातलं. तर बांगड्या इव्हन ते आजकालच्या मुली घालतात लग्नात कंबर पट्टा वगैरे
हो सगळं सेट मध्ये येतं ना आता, होय.
सेट मध्ये येत गोल्डन्स येत अ. डायमंड चं येतं परत मग मोत्याचं तर किती छान छान दागिने येतात.
होय मोत्याचे आता आजकाल भरपूर आलेत मोत्या मध्ये भरपुर डिझाईन म्हणजे व्हरायटी खूप आहेत.
हा आणि मंगळसूत्र वर सुद्धा आजकाल किती छान व्हरायटी येतात.
होय सगळ्या व्हरायटी भरपुर आहेत आता प्रत्येका ह्याच्यात डिझायनिंग भरपुर केले आता.
अशा व्हरायटी येतात का ना की बस म्हणजे
हो होय आणि जशी पाहिजे तशी तुम्हाला डिझाईन पण करून भेटते.
बरोबर आहे..
हम्म.
पाही पाहिजे तसे करून भेटतात डिझाईनचे करून भेटत आणि
हो होय.
शर
कसं पाहिजे तसं आपल्याला भेटते.
हो म्हणुन तर की आजकाल च्या तुमच्या वयाच्या मुलींच थोडस म्हणजे हे छान असं छान वाटतं ना आजकाल ते प्रत्येक साडीवर वेगवेगळ
प्रत्येक साङी वेगवेगळं म्हणजे कॉम्बिनेशन छान असतं आत्ताच्या मुलींच.
छान असते आणि तर ते नऊवारी साडीचा क्रेज
हा ते एक आता नवीन आले नऊवारी साडी चा क्रेझ
नव नवीन आले नऊवारी साडी घाला हे घाला म्हणजे छान
जुनी परंपरा परत बाहेर पडायला लागली जि बंद झालेली सगळी परंपरा आता बाहेर पडायला लागली.
हो नऊवारी साडीची पैठणी ची म्हणजे जे काय?
त्यांनी म्हणा जे आता मातीमध्ये बंद झाले ना ते सगळं परत चालू झालंय आता
बरोबर आहे अगदी बरोबर आहे.
हा पहिल्याच्या वेळेस कसं हा साखरपुड्याला पण हिरवी साडी घालुन दिलीत. ते मध्ये हिरवा नको नको म्हणुन दुसरं कायतरी कोण वन पीस कोण? लेहंगा वगैरे असं काय घालुन पण आता परत तोच ते हिरव्या साडीचा ट्रेंड आलाय. प्रत्येक हे का साखरपुडाचा आता मुली हिरव्या च साड्या घेतात म्हणजे तो एक ट्रेंड आला की तोच चाल तो म्हणजे जुने परंपरा परत चालू् व्हायला सुरवात झाली.
अगदी बरोबर आहे, हे पण अगदी का बरोबर आहे.
जे जुनं होतं ते तर परत चालू झाले ना आता गॅस संपला म्हणुन लोक चुलीवर जेवण करायला चालु झाली. जिथून चक्र चालू झालेलं तिथच परत येऊन थांबलेय.
हम्म. म्हणजे जुनं च हे कराला चुलीवरच जेवण ते-
आता गॅस मिळत नाही, त्यामुळे चुलीवर जेवण करतात.
आणि मिळाला गॅस तरी सुद्धा आजकालच्या लोकांना अस झालंय ना कि बा बाहेर- काय ते बाहेर जाऊन चुलीवरच् जेवण
जेवणाचे हो होय होय ते एक झाले.
ते एक झालेले आणि
हम्म.
अशे ह्याच्यामध्ये काय ते लग्न कार्यामध्ये अ नऊवारी साडी म्हणा तर ते कुठली असतील? दुसऱ्या पद्धतीची कुठल्याही पद्धती साडी घाला. पण ते पेशवाई पद्धत, पेशवाई असते. त्याच्यामध्ये ते म्हणजे ही आंबाडा, आंबाडा पण कन्सेप्ट म्हणजे झाला. आता जुन्या काळची पद्धती आहे, पण ते आजकालच्या मुली घालतात. आंबाडा घालणं म्हणजे वेणी घालून त्याच्यामध्ये ते हे ते हे असते कनई ह्याची वेणी असते ती, ती वे चंद्रकोर हा ते ते नऊवारी घातलं तर काय आंबाडा, चंद्रकोर सगळं म्हणजे ते सेम तसं आजका आजकाल पॅटर्न घालतात आजकाल सगळ्याजणी तसं म्हणजे छान वाटतं.
हो.
तेच ना तुमच्या ह्याच्या मुलींना काय ते तुमच्या आजच्या ज्या मुलींना त्याच हे बदल खूपच बदललंय. असं आणि आणि त्यात प्रकार सुद्धा खूप छान आलेत साड्यांचे आजकाल.
हो आजकाल साड्यांचे प्रकार भरपूर आहेत. जेवढ्या साड्या बघशीला ना तेवढ्या कमी पडाय लागल्यात आता.
जेवढ्या जेवढे प्रकार घेऊ ना आपण तेवढे कमी आहेत.
हो आता सहज जरी दु दुकानात गेलो तरी भरपूर सार अशी कोणती साडी घ्यायची आपल्याला समजत नाही पटकन. एवढ्या दुकानात साड्या आहेत.
सगळ्याच आवडतात. सगळ्या साड्या सग्या ना आजकाल ते ह्याच हो परत ती काय ते आजकाल कुठली ती हम्म कोणती ती साडी, अं काय म्हणतात त्याला? एक तर पैठणीचा पैठणीचा तर प्रक आहे, परत तेच की पैठणी आहे. परत
आत्ता नवीन ट्रेंडिंगमध्ये आरीवर्क पण आहे बघा.
आरीवर्क, आरीवर्क पण आहे आणि अजून कुठली ती अं
पोस्टरमध्ये आहे ती साडी ट्रेंडिंगमध्ये आहे.
हा तेचे तर आहेतच की आणि इवन ह्याच्यामध्ये ह वर्कमध्ये वर्क असलेल्या. आरीवर्क पण आहे, एम्ब्रॉयडरी वर्क आहे. परत नारायणी पेठी साड्या आजकाल. नारायणी पेठी साड्यांमध्ये कि किती प्रकार आणि किती कलर आहेत. किती छान वाटतात त्या साड्या. मस्त म्हणजे असं दिन आणि आजकाल काय झालंय हा तेच ना म्हणजे बरेच जण बघा साड्यांचही करतायत का नाही? इव्हन दुकानात नाही मिळतात म्हणा हे करतात, पण ते आजकाल आपण ह्याच्यावर पण बघतो का नाही. अं फ्लिपकार्ट वर हेज्यावर पण म्हणजे असं ते आपण मागव मागवतो असं नाही, पण बघता क्षणी असं मनात भरतात साड्या त्या.
हा होय. बघितल्या, बघितल्या असं वाटते की बाबा घ्यायला पाहिजे आपण. पण असं वाटतंय ना. होय अट्रॅक्शन करणार गो भरपूर आहेत यावेळेस.
हो पण एवढंच की ते वापरल्या गेल्या पाहिजेत साड्या.
हा असं पण आहे नाही. हा नुसतच घ्याय चे आणि ठेवायचं, घ्यायचं आणि ठेवायचं असं पण होतं ना.
नको ना, बरोबर आहे.
हो. नाही ते तसचं होतय घेतल जात, चांगल आवडलयं म्हणून, मग ते एकदा दोनदा नेसले जाते आणि परत हाय अशी कपाटात पडत्या.
हो, खरंच आहे घेतलेली साडी अख्ख हो, असताना किती साड्या झाल्या सगळ्यांकडे प्रत्येक कार्यक्रमाला साड्या घे
कार्यक्रमांसाठी आणि ते कसं होतय, हेवी साड्या घेतल्या की म ते जास्त वेळ आपण नाही वेअर करू शकत.
नाही करू शकत नाही करू शकत.
त्यात असलं हे वातावरण गरमीचं मग ते साडी एवढा वेळ वेअर करणं होतच नाही.
नाही नाही, आता ते दागिने सुध्दा.
जात दागिने मग ते सगळं सा- होय.
एक दोन वेळा घातले की, परत असं वाटतं ते जुने झाले. परत नवीन दागिने घ्या, साड्यांच इकड का ना साड्या आपण कोणाला देऊ शकतो, हे करू शकतो त्याचा ड्रेस शिवऊ शकतो खर ते दागिने काय करणार?
होय, असा पण प्रॉब्लेम होते ना मग म-आम माझ्या घरी तसच होतय, माझ्या बहिणी आहेत त्यांना साड्यांची दागिण्यांची वगैरे लय हौस आहे. मग त्यांना सारखं चालू असतयं, हे पाहिजे ते पाहिजे हे जुन झालय ते नविन पाहिजे असं चालू असतय, आमच्या घरी पण.
होय ना.
होय, त्यांना लय हौस आहे, मला एवढं काय नाही सोडा. पण त्यांनाच लय हौस आहे, त्यांनी प्रत्येक सणाला मम्मी साडी नेसव मम्मी साडी नेसव चालू असतय त्यांच. प्रत्येक सणाला आमच्यात काय खरं काहीतरी असते ती म्हणत्या, मला साडी नेसव ती म्हणत्या मला साडी नेसव.
प्रत्येक सणाला मग तिला मग तिच्या सारखं त्या आमच्या घरी ना माझी छोटी बाहिण आहे ना, तिचीे एक मैत्री दोघेही सेम सेमचं आहेत ना. म त्या दोघींना सगळं सेम सेम पाहिजेल असतय.
हम्म,
आता दोघे ना सगळा सेम कसा आणणार आहे, असं पण होतय ना.
बरोबर आहे.
साडी वगैरे होतय, पण ज्वेलरी पण एक वेळ होतय, पण साडी एक वेळ सेम असणं कसं शक्य आहे.
बरोबर आहे.
ते त्यासाठी चाललेलं असतय, मग जरा वेगळं कलर मग कलर मॅच करायचे असं चाललेलं असतय.
सगळं ट्युनिंग पाहिजे, आत्ताच्या लोकांना.
हो असं जर, तुम्ही ते खर ट्विन -ट्विनिंग आणि मॅचिंग.
मॅचिंग
सगळं म्हणजे कुठल्या ह्याच्यावर काय मॅचिंग आजकाल तर, तुम्हाला सांगायला तर लागतच नाही आजकाल.
होय, आत्ताच्या लहान मुलांना जरी दु दुकानात घेऊन गेले ना, मला ह्याच्यावर हे मॅचिंग पाहिजे असं म्हणून सांग आत्ताचे लहान मुले पण होय, मुलींना सांगायच लागत नाही कपड्याच्या बाबतीत. ते
नाही नाही, मुलींच तसं असतं ना, अ हे नको का ते अ हे काय, ते अ ही ह्याच्यावर हे हे का-कानातलं. छोट्या पण मुली ते कानातलं हि अ ही हे गळ्यातल हे कानातल
होय होय, सगळं सगळं मॅचिंग पाहिजे.
मॅचिंग पाहिजे तस मुली लग- लग्नाच्या वेळेला मुलींच पण, तस असतय ज्वेलरी हेज आजकाल तर, इमिटेशन ज्वेलरीच केवढ हे वाढलय. क्रेज केवढी वाढलीय, इव्हन दुकानं पण केवढी वाढली आहेत त्याची. म्हणजे किती - किती दुक दुकानं झालीयेत कारण का, अ ट्रेंडच आला तर मग घेतातच ना.
होय कसं किती, पण महाग असू दे किंवा काही असू दे घेतातच.
महाग असो नसो ते आपला कसं आहे. म्हणजे अ लग्नासाठी तरी घेतातच मुली.
होय होय.
छान छान दिसत ते कंबरपट्टा घ्या छल्ला घ्या, कानातलं घ्या गळ्यातलं घ्या सगळं
ल घ्या
हमम इवन ते वर्कची साडी असली तर, त्याच्यावर ते डायमंडच छान दिसत बघा.
हा होय, वर्कच्या साडीला बाकीच्या साडींना मोत्याचे किंवा गोल्डनचे छान दिसतात.
हो, बरोबर की पण आजकाल ते कितीच की म्हणजे असं अ अ मुलींना लक्षात येतच की, एकमेकी बघून लग्न कार्यात बघून कि बाबा हेजावर हे असं असतं, त्याच्या वर ते असं असतं पहिल्या काळी एवढं नव्हत. पण आता खुप हे झालयं पहिल्यांदा एवढं नव्हतं, पहिल्या काळी आता चांगलं ह झालेलयं म्हणजे
होय.
चांगलंय.
तुमच्या काळामध्ये खूपच हे म्हणजे चांगलाच बदल झालेला आहे.
होय होय.
इव्हन मुलांच्या सुद्धा हेच्या मध्ये अ तर कपड्यांमध्ये लग्नाच्या खूप बदल झालेला आहे. आधी नव्हता एवढा ते शेरवाणीन ब्लेझर आणि शेरवाणीन आणि इव्हन मॅचिंग दोघांच मॅचिंग ते कनसेप्ट आण-आणि ते वन पीसेस घालतात बऱ्यापैकी त्या म्हणजे ह्यात
होय, हा आता होय रिसेप्शन ला.
संगीत आमच्यात तर संगीत हा प्रकारच नव्हता.
होय संगीत, मेहंदी
मेहंदी वगैरे
सगळं आता व्यवस्थित असतयं फुल असं